हॅलो,
हॅलो,
हॅलो हा बोला.
राम राम.
राम राम राम राम.
आवाज येतो का?
हा येतो येतोय तुम्हाला येतोय का.
येतोय येतो, काय चालू आहे सध्या.
भात गहू इकडं तुमच्याकडे, सांगा काय चालूय काय नाही.
काय तुम्ही ऑनलाईन म्हणजे, न्यूज व्यूज बघता की नाही.
आ तर तो आता सध्या काय तर शिजी पी वगैे राहतील करत.
हम् हम्. हा.. हा.. आता तर ती काय कॉक्रोच जनता पार्टीच काय चालू आहे ते. बघितलं कणी तुम्ही,
हो ना, हो ना हो तेच चालूय सगळीकड तेच चालू आहे नव
पीन पार्टी म्हणजे, आता ती सध्या म्हणजे तुम्हाला काय वाटत, त्याच्यावर किती समजा असं म्हणजे, हिंदू विरोधी, मोदी विरोधी किंवा असं हेच्या विरोधी हेत. का म्हणजे राजकारणा व्यतिरिक्त हे का राजकारणात हायत. करण्यात नाही, नाही मोदी विरुद्ध, म्हणजे राजकारणातलं आहे का, म्हणजे बिना राजकारण म्हणजे पहिले तर त्यांनी, कन्सेस्ट केलंत ना. कि राजकारण नाही म्हणून, आम्हाला फक्त जे नीट पेपर फुटी झाली. तेच्याबद्दलच होत ना ते,
हम्. होय.
की मंग.
स्टुडंट्स सोबत ये त्याच्या सोबत.
हा.. हा. तेच म्हणजे स्टुडंट. आता हेचात कोणतं रूप -रूप राजकारण रूप घेतले आता पूर्ण.
हम्म.
आता म्हणजे ते त्यांचं म्हणणं, काय आता म्हणजे मो
त्यांनी तर आता ते नवीनच केले पार्टी तयारमध्ये, जाऊ दे. त्याच काही विषय नाही आहे म्हणजे त्यांचं. म्हणजे वळण कुठं चाललंय म्हणजे, त्यांची जी हे चालू आहे सध्या उपोषण चालू आहे.
हो.
ती चालंय कशा म्हणजे, कशा थ्रू चाली‌ ते कोठे चालंय? राजकारणात चालंय, त्यांची पहिल्या सुरू तर मागणी होती बुवा. आम्हांला नीड जे पेपर फुटी झाली. त्यांच्याबद्दल त्या धर्मेंद्र प्रधानचा राजीनामा पाहिजे.
हो ना, होना.
ओके. मात्र इथं त्यांचा आगावच चालय, म्हणजे तुम्ही नारे कोणते लावायले आर एस एस. मुर्दाबाद म्हणजे, यांच्यामध्ये आता आर एस एस कुठून आलं?
म्हणजे भगवान श्रीराम नावाचा अजूनही अपमान करालेत ते.
मान करणं हे कुठून आलं, म्हणजे तुम्ही एक तर काय मग. करायले काय विषय, तुम्हा तुमचा एकच. उद्देश असू शकतो असं वागण्यावरून, बोलण्यावरून असा उद्देश असू शकते की, तुम्हाला बीजेपी ला पाडायच आहे समजा. किंवा मोदीला हे करायचं हेट करायचं आहे, आर एस एस ला हेट करायचं आहे.
नाही नाही मोदीला हेट करत. ते आता कसं सी जीपी कसं काँग्रेस जनता पार्टी लोकांचं म त्यांनच स्वतःचं मत. पण तुम्ही भगवान श्रीरामला तुम्ही अपमान करता ते काय?
म्हणजे तुम्हाला असा अधिकार कोण दिला की, दुसऱ्यांच्या श्रद्धेला बोलणं हे तुम्हाला अधिक
हो, तेच ना.
जे आपण असं बोलू शकतो. तर असं तिथे पुन्हा मोदी मीडिया म्हणजे, जे त्यांना प्रश्न विचारला कोणता असा की तुम्ही असं का करायले ते डिरेक्ट म्हणतात गोदी मिडिया आहे तुम भागो यहा से.
हम्म, अस जरा दिल्ली पोलीस न तरी येईल. पेपर
हा ते त्यांना उचलून घेऊन गेले हायकोर्टा आदेश दिला हायकोर्टचा आदेश तर पोलीसवाल्याला मान्यच आहे.
हम्
काही झालं तरी एक हजार पोलिस तरी बोला बोलावे लागले असते. तरी हायकोर्टाने आदेश दिला त्यांना दवाखान्यात न्या, की त्यांना न्यावच लागल असतं. तिरंगा हो.
ते तर आहेच आणि ते चुलते माझे माणस पण्यासी नाही न केस ते
हा. एकच माणुस
ठीक आहे मग
हॅलो एकच माणूस आहे की बा ती आहे चागली असल आपली. आई म्हणायला लागली त्यांनी का केले चांगले ते सायंटिस्ट तर त्यांना ते का करावच लागत होतं ना. कि तुम्ही अ बर्फात फिरण्यासाठी उन्हाळ्यातील पाणी अन ते काय संशोधन केले. काय वांगचुक काय नाव आहे त्यांचं ते.
वांगचूक हो वांगचूक हो. त्यांच्यावरती मूवी पण एक इन्स्पायर झाली ना.
मूवी एन्स्पायर झालेली नाही म्हणजे ते का जे मू्वी डायरेक्टर किंवा जे त्याचा मेन हिरो होता त्यांनी कन्सिस्ट केलं की आम्ही त्याच्या रिलेटेड मूव्ही नाही बनवलेली ती त्यांची अलगच मुू्वी होती एक.
हो ना पण आता लोकांनी तेच दाखवले की मूवी यांच्यावर आहे ते
याच्यामध्ये कसं आहे जे बोलल जे डायरेक्ट चलल न्यूजवर तेच मान मानतात ना लोक. मग त्याच्यामुळे ते रुमर फेलत असते न हम्म अर्धवट माहिती आहे ना ती बी, आता मेन जरी सांगत असला तरी तेे काही दिमाग पैदल असतात ते मानतातच तेच. जे आहे ते आहे म्हणतात.
हो ना.
काही खोटा असो खरा असो त्यांना ते असते म्हणजे असतेच.
आणि तर आज इंडियामध्ये तर पॉलिटिशियन खूप खराब आहे सध्या तर मला वाटत आहे. नाही क कोणी नाही कोणाच सगा असं नाही.
ना आपला तुम्ही विचार केला का आपला विकास भारताचा का बर होईना त्याच्यामुळेच होईना ना.
हम्म नाही पॉली आपले खूपच बेकार आहेन पॉलिटिक्स म्हणजे सगळीकडें पॉलिटिक्स चालू आहे आपल्या देशात सगळीकडें.
ब्रिटिश कस पाहिजे, कस पाहिजे ब्रिट्स ला हद्दा अस एक. आता तुम्ही काँग्रेस राजकारण बघितलं किती वर्ष होतं काँग्रेसचं राजकारण, साठ पन्नास साठ वर्ष असल.
तर त्यांनी विकास बी केला केला विकास आपण नाही म्हणत नाही विकास केला ओके डन विकास केला मग त्यांनी त्यांनी बी गलत्या केल्यात ना असं नाही की त्यांनी काही गलती केली नाही म्हणून. तर मग इथं बी तेच व्हायले ना विकास त्यांच्या परता दुप्पट झालाय.
आता लोकसंख्या दुपटीने वाढलेली आहे ते पण विचार करा.
हा रोजगार भेटेल कसा पहिले बी रोजगार असाच होता भेटायचा आणि पहिले बी नोकरी अशाच निघायच्या नंतर. आता आता बी निघत आहेत जास्त निघत आहेत नोकर्या जास्त निघत आहेत आता कॉमपिटिशन वाढत त्याला काय मोदी सरकार जिम्मेदार नाही.
दुपटीने संख्या झाली तरी सुद्धा नोकऱ्या दुपटीने निघतात.
त्यांची गलती आहे. झालेली आहे की पेपर फुटी वहिली एवढीच. गलती फक्त त्यां म्हणजे त्यां असू शक आपण कंडक्ट करू शकतो की त्यांची गलती. पेपर फुटी आहेत. आता सर सिस्टम आहे, जिथे काही ते वरचे लोक थोडी करत पेपर फुटी जे मास्तर आहे तिथले तेच करतात पेपर फुटी. पैशाच्या भावी. त्यांना त्यांची बी गलती मानता येणार नाही ना आपल्याला.
बघा ना पण ते तेच झालं पण तर ते बघा ना विद्यार्थीने किती मेहनत. केली असेल समजा स्टुडन्ट नी.
कोणती गोष्ट आपण करतो? आता कॉलेज मध समजा काही झालं समजा आपल्या कॉलेज मधी. अ आपल्या क्लास मदी एखांद. हे झालं म्हणजे समजा भांडण झाली.
ह
तर भांडण दुसऱ्याचीच असतात मात्र जे फसणार राहते का? ते एकच राहते म्हणजे दुसरंच राहते मेन तसं काम झाले म्हणजे. आपलं काय हा नाव तर कॉलेजच खराब होणार आहे ना तिथं. तिथं असं नाही की यान केलं म मग इथे बी तेच होत आहे ना पॉलिटिक्स मध्ये बी आता. पेपर फुटी केली दुसऱ्यानच पेपर फुटी केली दुसऱ्यानं ती पेपर पाठवला दुसऱ्यानं. मग नाव कुट टाकलीत मोदीवर डायरेक्ट.
हा हा मोदी म्हणजे एक मधला आता वाटतं असेल लोकांनी टार्गेट बनवलंय ना.
मोदीला तर टार्गेट बनवलेच ना का बरकी ते चांगले बी काम करत आहे आणि जे. जळणार आहेत मोदीवर आणि ते, त्यांनी बघा ना तुम्ही पहिले राम म्हणजे जे श्रीरामचे जे जळणारे हे तर म्हणजे. समजा हिंदू वर जळणारे.
हम्म ते अयोध्यामध्ये मंदिर झालं त्याच्यामुळे खूप कारण.
हा आता त्याच्यात त्यांना कारण भेटले नाहीयेत की बावा राम मंदिर मदी चोरी झाली.
हम्म
असं थोडं कारण भेटू नय कारण नाही भेटली की आग लागते जास्त म मग बोलाय पर्याय नसते ना.
मग ते वाढत. जाते ना.
हो ना आता याच्यामध्ये कसं आहे आता काय म्हणजे. पब्लिकला रिझनच लागते बोलायाला आता काँग्रेसच्या काळात बी होत होतं पब्लिक बोलतच होती ना रिझन बोलत. होती तवा आता मोदी सरकार आल ना निवडून.
सरकार परिवर्तन का बर होतंय? कि जिथं काहीतरी चूक व्हाली पब्लिकला ते खटकायली तेव्हा सरकार बदली होती.
हा एक छ छोटासा कर्म मग खूप झालाय खरं बोलायला
हा मग -मग -मग बदल बदल का बर होत होता नाही बदलच होत नसलं ना काँग्रेसचा त्यांनी काहीतरी चुका केल्या तव्हाच बदल झाला ना
ह काँग्रेसने पण असं केलेलं आहे का त्याच्याबद् काँग्रेस पण केलेली आहे काम त्याचं काही नाही म्हणत आपण.
पूर्ण भारतात पूर्ण काँग्रेस होत एक बी असा नव्हतं की जिथे दुसरी पार्टी होती म्हणून आ. बदल झाला का नाही, काय कशामुळे बदल झाला कायतरी चुका केल्या आणि त्यांनी. आता ते आपल्याला नसतील माहिती आता ज्याच्या ज्याच्या काळातलं त्याच्या त्याला चुका माहित राहत आता.
ह हा त्यांना तर माहितच असणार, आता आपण सध्या.
आता आपण बोलू शकतो आता मोदीची चूक काय व्हायली कुठं व्हायली आपण बोलू शकतो ना इथेनॉल प्रोडक्शन पेट्रोल इथेनॉल भाववाढी
तेज पुढची पिढी त्याला काय मुलीबद्दल माहिती नसणार फक्त आपल्याला माहित असणार हाय
व्हायलय म्हणजे कशामुळ व्हायलय कि पेट्रोल मध्ये घोळ याच्यात घोळ म्हणजे पेपर फुटी व्हायली आ पुन्हा हे भाववाढी
पेट्रोलचे भाव वाढले गॅस भेटण झालेत
हो ना हो ना याच्यामुळे हे आता आपण म्हणू शकतो ब बदलू शकते सरकार अजूनही पण आपण नाही म्हणत नाही ना
नाही पण ते पेट्रोलचं बघा नाच इथे तर इराणच्या युद्धामुळ झालत ना हे
नाही ते बरोबर आहे माझ पेट्रोल वाढी भारतातच का बर एवढी बाहेर देशा साईड ला भूतान देश आहे म्हणजे बॉड्रीवर आहे बाॅड्रीवर म्हणजे भूतानच्या पेट्रोल पंपावर सत्तर रुपय लिटर पेट्रोल भारतात एकशे दहा रुपय वीस रुपय लिटर
हा ते पण हाय हो
हो ना आता आपण तरी काय करू शकतो याच्यावर बस आपण मतदान करू शकतो फक्त
असा आपला मत द्यायचा
हम्म बस चालतंय मग काय आता बोलू आपण नंतर
हो ठीक आहे ठीक आहे चालतंय